हॅलो,
हॅलो, हां थोडा बारीक येतोय ताई.
आता येतोय का बघा?
हां आता येतोय येतो येतो, हं काय म्हणतात चहा पाणी वगैरे झालं.
हो.
हॅलो, आवाज, आवाज येत नाही ताई, आवाज बारीक येतोय.
येतोय का आवाज जरा, हां. पाऊस आहे ना त्याच्यामुळे नेटवर्क कमी आहे जरा.
हॅलो,
हॅलो,
हां पाऊस चालू आहे का तुमच्याकडे? हां येतोय ना तुम्हाला येतोय का, हो ना, हां हां हां हां काय कंटाळा येतो तर पावसाने पण कंटाळा येतो, नाही का. सगळीकडे चिकचिक होऊन जात. हो ना, आमच्याकडे पण कंटिन्यू चालू आहे. हम् हम्, नाही आमच्याकडे तर थांबला पण नाही चालूच आहे.
नाही दुपारी इथे थोडा अर्धा तास थांबलं पण नंतर जो परत चालू झालाय त्याच्या ने आता परत जोर धरलाय एकदम आणि त्याच्यामुळे ना नेटवर्क वगै वगैरे सगळं भैद झालं विस्कळीत झालंय सगळ्या गोष्टी.
हो हो हो बरोबर. हम्, अवघड होऊन गेलं पाऊस नको वाटतं कधी कधी.
हो पण आता गरजेचं पण तेवढं आहे ना हो पाण्याचा प्रॉब्लेम होणार होता ‌‌. हो हो, पाण्याचा प्रॉब्लेम होणार होता मग त्यापेक्षा मग ते आलेलं बरं असं होऊन जातं. नाही तर आमच्या भागात तर तिकडे अं, असं दर शनिवारी पाणी कपात केली होती दर शनिवारी पाणी बंद केलं होतं, हम्म,
हम्, पाणी कपात तर बऱ्याच ठिकाणी केलेली होती ना एक दिवस पाणी बंदच अस हो ना तेच ना. बरोबर आहे ना हं हं. आता काय म्हणजे पाण्याचाही प्रश्न आता सॉल्व होऊन जाईल.
हो हो नाही आता जरा अजून आठ दहा दिवस असं चाललं तर मग काय प्रश्न प्रॉब्लेम नाही येणार पावसाचा पाण्याचा आपल्याला हो धरणं भरली जात तील
हा तेच ना. आता विषय काय म्हंटलं असं विषय आता म्हणजे पूर्वीची बुवा जीवनशैली कशी होती बुवा आपल्या घरातले आजी आजोबा वगैरे त्यांच्या काळातलं असं नाही का म्हणजे त्यांच्या काळातलं किती चांगलं होतं बुवा म्हणजे दहा दहा बारा बारा लोकांचा कुटुंब राहायचंय. एकत्र कुटुंब नाही का?
एकत्र
आणि कमवणारे व्यक्ती किती कमी राहायच्या म्हणजे कधी कधी असं बी राहायचं एक व्यक्ती कमवायचं ना अख्ख कुटुंब खायचं अशी गोष्ट
आता बघायला तसं गेलो आपण तर तेव्हाची जीवनशैली एकदम वेगळीच होती कारण का तेव्हा एवढं कमवण्याचे साधनं पण वेगळी काही नव्हती. लोकांचा बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच व्हायचा. बरोबर ना शेतीमुळेच लोकांची घरं चालायची वगैरे.
आणि मेन कसं होऊन जायचं तेव्हा एवढं मोठं कुटुंब राहायचं दहा दहा लोकांच कुटुंब राहायचं. आणि एक व्यक्ती कमवायचा तरी ते घर कुटुंब आनंदी राहायचं ताई.
हो पण तेव्हाच्या माणसांमध्ये ना एकी होती.
तेव्हाच्या माणसांमध्ये एकी पण होती आणि त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ना त्या म्हणजे दम म्हणजे दोन टाइम खायला मिळालं तरी आनंदी राहायचे लोक ते.
आताच्या माणसांच आसय जरी एकत्र असले ना म्हणजे जाऊ, दीर, दोन भाऊ एक तरी त्यांचा दिरांनी दोनशे रुपये दिले तर तू पण दोनशेच द्यायला पाहिजेत. असं म्हणजे सगळं बरोबरीने चाललंय असं नाही मोठ ठा भाऊ आहे तर सांभाळून घेईल आता तु ते काही राहिलं नाही आत ता प्रेम ते राहिलं नाही कोण भावाभावांमध्ये
नाही काय होऊन गेला आता जो तो भौतिक सुखाच्या मागे पळतोय आ पेक्षा जास्त वाढताय याने गाडी घेतली तर मी घेतली पाहि
जेच पण आहे तसं बघायला गेलो आताच तर कारण का म महागाई पण तेवढीच वाढली आणि गरजा पण म्हणजे आता मुलांचं शिक क्षणच धरा ना पहिले आपण जेव्हा शिकलो आता नर्सरी, ज्युनियरची केज फीच वीस आणि पंचवीस हजार रुपये आहे.
अहो मी तर आसं म्हणते ताई का आपल्या पहिली पासून त ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला एक लाख रुपये पण एक लाख रुपये पण नाही लागलेले. एवढे हा मला वाटत दहा हजार सुद्धा नस
मग नाही अहो आपली शाळेतली फि किती तीस रुपये, पन्नास रुपये न प गव्हर्मेंटच्या शाळेत त फी सुद्धा नाही. मग आणि न एवढं बदलल आहे त्याच्यामुळे ना लोक प्रत्येक जण आपला विचार करतो की आता मी एक तर पगार कमी मिळतायत त्याच्यामुळे मी एवढं कमवतोय तर माझ्या एवढ्या गरजा यातनं भागल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामुळेच आपण असं कोणाला दोष सुद्धा देऊ शकत नाही.
नाही देऊ शकत.
जो तो आपल बघतो असं पण नाही म्हणू शकत कारण का तेवढ्या गरजा आहे आणि गरजेच आहे. बचत करणं पण तेवढी गरजेचं आहे. तुम्ही जर पंचवीस हजार कमवताय. आणि पंचवीस हजार जर सगळेच उडवून टाकले तर मग पुढचं कसं?
नाही पण आता काय होऊन गेले ताई घरामध्ये जनरली जेंट्स आणि लेडीज दोघंही कमवतात.
कमवतात
आ आणि तरी सुुद्धा म्हणजे त्यांना पुरत नाही म्हणजे तरी
अहो गरजा वाढल्या तेवढ्या आणि आज आपल्याकडे आप पण जरी सगळे अ मिळून कुटुंबातले सगळे मिळून जरी महिन्याला दोन लाख जरी घरात आले ना तरी सुुद्धा ते कमी पडतात
हुम
कारण का जसे तुम पैसे वाढत जातात ना इन्कम वाढत जात तश्या तुमच्या गरजा वाढत जातात पण तुमच्याकडे नस तीलच तर आपण हात आकडून बरोबर राहतो. आता नाहीच आहे तर काय करणार? नाहीच आहे तर आपण कुठल्या वस्तू घेऊ शकतो?
काहीच करू शकत नाही आपण.
नाही मग
पण पगार जास्त राहिले ना मग खर्च बी तेवढाच असतो कारण मग त्यांच्या अपेक्षा बी मोठ्या असतात त्या
कि त्याच्या अपेक्षा ऑटोमॅटिक वाढत जातात आपण हे करू आपण आसं
गर्दी याच्यामध्ये पण आहे नामीही तर म्हणते कुठेतरी असं समाधा आणि वृत्ती पाहिजे ठीक आहे म्हणजे नाही का भौतिक गरजा पूर्ण करताना थोडी हे पाहिजे
अतीभोवती ज्या महिला आहेत ना त्यांचं पण बघते मी माझ्याकडे ही साडी आहे आहो बघितलं का तिने ती घेतली या हळदी कुंकला तिने ते वान दिलं म्हणजे असा महिला सुुद्धा ज्या आहेत ना स्त्रिया त्या सुद्धा समजून नाही घेत
हा मग मेन महिलांवरच असतं ना घरची महिला जर कधी ना म्हणजे
ते कम्पेअर करतात तिने घेतली म्हणून मला पण साडी पाहिजे बरोबर आहे
हम् शक्यतो ईर्षाने करू कुणाची आहे त्याच समाधानी असावं माणसाने
समाधानी राहिलत ना तर खरंच आ आनंदी राहू
आनंदी राहत माणूस
हुम्म आणि तुम्ही ल तुमचा नव तुमच्या घरातले लोक तुम्हाला किती वस्तु पुरवु देत भेटली ह मला मस्त वाटलं आवडलं असं कधीच राहणार नाही कारण का ती वस तु आली का दुसऱ्या वतूची अेक्षा तुमच्याकडे तयारच आ
लगेच अपेक्षा वाढते लगेच अपेक्षा असते
त्याच्यामुळे असं आहे ना का जे आहे दिले देवानी समाधान मानून शांत राहाव
बरोबर आहे ना नाही आणि हा पण विचार केला पाहिजे ना का आपल्याला हा पण लेडीजने विचार केला पाहिजे क आपल्याला जे काही हवं असतं ते एकदा मिळालं ना आपल्याला काय आपण करणार आहे त्यावर त्याच एदा म म्हणजे मिळाल्यानंतर कुठेतरी थांबायला पाहिजे ना असं
पुरुष म्हणा महिला म्हणा हा मी तर मागी लगेच वस्तू मिळते त्याची किंमत नाही राहत.
हा म्हणून त्याची किंमत नाही राहत.
कि म किती पैसे कमावावे लागतात काय करावं लागतं हे त्यांना क ज्यांना आठ -आठ दहा- दहा तास काम कराय लागतं त्या बाॅस चे बोलणे ऐकावे लागतात एकही सुट्टी मिळत नाही.
बरोबर आहे.
एक- एक रुपयाची किंमत असते.
किंमत असते बरोबर- बरोबर आहे ना.
आसं आहे. आणि काही खूप जाणीव शीकणाऱ्या पण महिला असतात. म्हणजे असूनही नवरा देतो आणून. तरी सुद्धा त्यातून सुद्धा त्या बचाव बचत करतात. आणि हे पहिल्याच्या काळी खूप असायचं बा बाहेरच्या तर काय अपेक्षा नसायच्यास पहिलेच्या काळात ब क बाहेरच खाणं पिणं हे आता खूप वाढलं एवढ्यात.
हो पूर्वीच्या काळी तर वरण भात सुद्धा आपल्याला सणावाराला बघायला मिळायच्या मग.
चटणी भाकरी कांदा असं खायील लोक मिरची भाकरी मग आता जवडं चांगलं करू काजू काय आणि बदाम काय.
जर तरी कुठे होते एवढ्या हम्म.
अहो ते खाणं पावशी आता मी कितीही बाहेर न काजू आणा.... आताच सगळं हायब्रीड आहे ते सर पिकलेलं नाही हां त्याच्यामुळे ते तुम्ही कितीही महागाच आणलं ना.
त्यांना सुद्धा
चांगले फाय अ चांगले फायदे मिळते त्याचे आता अंड -अंड म्हटलं तर किती भेसळ होते. हो अंड- अंड म्हटलं तर ते प्लास्टिक चे अंडे निघाले.
हो ना - हो ना. आता त्या दिवशी ते एक व्हिडिओ पाहिली अंड उकडत उकडल्यानंतर ना त्याच्यावर मीठ टाकलं ना तर ते काळ- काळ अस स्पॉट यायचे अंड्यावर.
मग म्हणजे किती त्याला इंजेक्शन दिलंय केळी इंजेक्शन देऊ सगळी फळ किंवा कुठल्या भाज्यात येतो सगळं इंजेक्शन आहे हायब्रीड कोथिंबीर कोथिंबीरसाठी ते लिक्विड केलेलं आहे.
हो ना.
खराब झालेल शिळी पडलेली कोथिंबीर ताजी होऊन जाते लगेच.
ती ताजी होते. हा आता पनीर मध्ये पण नाही का पनीरची पण भेसळ आहे.
किती भेसळ निघाली आणि तुम्ही किती बोलता ना मी घरी दूध तर बाहेरून आणतोय ना आपण.
दूध तर बाहेरून आणतोय ना आपण बरोबर आहे ना.
हा दूध त आणत महे आज भेसळ आणि उगच आ तर मुलांना मग ते बोलत ना कॅन्सर बिन्सर होणं मग हार्टचा प्रॉब्लेम होणं, आत्ता इतक्या कमी वयात आठ आठ किंवा दहा वर्षच्या मुलांना हार्ट अटॅक येणं. ते यात या गोष्टी
हो
मला एक सांगा ताई म्हणजे तुम्ही कॉल केला तर मला काय म्हणजे कसं आहे काय सांगता येईल का?
मी पण ऍक्च्युअल ताई नवीनच आहे. प आता म्हणजे काल सकाळपासूनच जॉईन झाले असं म्हणा तुम्ही कधीपसून जॉईन झाल्या? अरे वाह! आपल्याला तर काय मला दहा मिनटं बोलावं लागेल. तुम्हाला दहा मिनटं बोलावं लागेल. काय
तुमचा कॉल आला... तर मग मला काय फायदा? आणि माझा कॉल तुम्हाला गेला तर काय?
अ.. म्हणजे मला पण म्हणजे नीट सांगता नाही येणार. पण मी एकाला विचारलं होत ना, तर समजा, म्हणजे मी जर कॉल केला
हम्म
तर, काहीतरी असं थोडा म्हणजे डिफरन्स पडतो पैशांचा. पण मग तुमचा टास्क पूर्ण होतो ना. तुमचा पण पूर्ण होतो ना तुम्ही केल्यावर.
हो हो
तुमच्या लक्षात आलं का? आता मी जर तुम्हाला कॉल केला. ओके ओके तुम्ही करा आता हा
करते लगेच हं